हॅलो. हॅलो. हा, येतोयं-येतोयं.
हा, झालं काय इथलं बोलणं?
हा, झालं ते बोलणं. ते टेक्निकल होतं.
आज टेक्निकल आहे.
इम्प्लीमेंटेशन.
अच्छा, तर ति तर मला म्हणे, बिलींग कसं करायचं?
आ.
म्हणजे बिलिंगसाठी पाहिजे.
बिलिंग-बिलिंग कसं आहे. इम्प्लिमेंटेशन पाहिजेल होत त्यांना, जोरामध्ये. जे जे इंजिनियर लोक राहता ना
हा-हा, हा.
त्याचे चेंजेस वगैरे करायचे, काही करायचं असं.
पण तिला म्हणायचं ना, जरी टेक्निकल नसेल तर म्हणायचं. जोराच नॉलेज तर आहे, तर काही ट्रेनिंग मिळालं, ते पण करू शकला असतो ना?
हम्म. त्याला म्हण करून ते सॅप टेस्टिंग, यू टेस्टिंग, टेस्टिंगच पण होतं मग त्याच्यामध्ये. ते टेस्ट करायचं, युएटी टेस्टिंग वगैरे, त्याच्यावर जे इम्प्लिमेंट केले ते.
हा-हा अरे यूएटी टेस्टिंग काय नसतं? माहीतआहे का? युएटी टेस्टिंग कस आहे, माहिती का? बिलिंग मध्ये नवीन एखादा प्रोजेक्ट आला, आ प्रोसेस मध्ये काही इम्प्रवमेंट करायची. ठीक आहे, तर त्याच्या रिलेटेड मग डेव्हलपरं लोक डेव्हलप करतात, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडं बिलिंग टीमला युएटीसाठीे येतं म्हणजे, युएटी मध्ये आपण सिनारियो द्यायची की, बाबा, आमला असं-असं टेस्ट करायचं आहे. मग ते टेस्ट करून बघायचं, मग ते टेस्ट झाले की आपल्याला कळते की आपलं जे रिक्वायरमेंट आहे ते त्यांनी व्यवस्थित केले. काही युएटीच काही नसतं आपल्याला एवढं टेशन.
अच्छा.
हा. तेच म्हणत्यात की, म तिला म्हणला असतं तर झाला असतं तसचं. ठिक आहे, काय हरकत नाही. तर तिला बोललाच असतास, तर झालं असतं तसं.
हम्म, जाऊ द्या आता. काय, तिला मी सांगितलं मी तसं.
हा-हा.
ती बोलली सी व् अपडेट करून दे म्हणेज तुझ पण ते वेगंचचा इंटरव्यू पण क्रॅक होणार नाही. ना त्याचा
हा हा ह हा ते विचारत. ना क्वेश्चन तसे विचारणार टेक्निकल
हा टेक्निकली मग ते तर सांगणार. कसं तू तू रिझूम इथ अपडेट करून देणार. तर शॉर्टलिस्ट पण होणार
हा हा
पण मग ते पुढे कसं टेक्निकली जास्त गेले. तर त्या आपल्याला पण नॉलेज नाही. ना मग त्या गोष्टीचा
हा बरोबर प्रॉब्लेम तोच आहे. की टेक्निकलचा आल्यावर करायचं काय?
बिलिंग जोरा सबस्क्रिप्शन या सगळ्या गोष्टी त सांगणार. पण टेक्निकलच कस सांगणार असे.
तुझ्या लक्षात आहे. का आपण काय करायचं ते मी तर विसरून गेलो. आता पूर्ण
विसरून गेला. कारण की आता तू ते नवीन करतो. ना मला माझं पण लक्षात नव्हतं. पण मला ते कॉल करून करून ते आठवण करावं लागलं. सर्व
अच्छा
पण तरी सबस्क्रिप्शन बिलिंच ते हे सगळं थडफार आठवत मी मला तर मी ऑनलाईन गुगल करून घेतो.
हा कारण आपण तुला माहिती आहे. का ते मॅन्युअली इन्व्हसेस बनवायचं बघ अ युसेजवाले वगैरे किंवा प्रोजेक्टचे आपल्याला ईमेलचे त्याच्यावरून आपण इन वाॅईज बनवायचो ते कुठेतरी सेटिंगमध्ये जाऊन आपण ते सबस्क्रिप्शन ते प्रोडक्ट ऍड करायचो. त्याच्यामध्ये गॅलरी लोड करायचो. आस काही काही करायचो. ते माझं काहीच लक्षात न नाही मला काहीच नाही आठवत आहे.
हम्म मी एवढं काही नव्हतं. ते काय आता किती आपण दोन तीन वर्ष काम केलेलं आहे. तिथे
हो तेच मग,
हम
दोन अडीच वर्ष तर केलेलंच आहे. आपण पण तेच की माझ्या तर काहीच लक्षात नाहीये. म्हणजे मला फक्त जोराचं फ्रंट पेज फक्त आठवते. की आपण इनवाॅइस नंबर टाकायचो. आणि ते आपल्याला दिसायचं. आणि त्याचे मग परत प्रिंट वगैरे काढून आपण पाठवायचो. तेवढंच आठवते बाकी काहीच आठवतच नाहीये.
हम्म.
झोरोमध्ये आहे ना रे हा तर झोरामध्ये काय माहित आहे. का झोरामधले कॉल बरेच येतात आहे तर तुला येत नाहीय का झोरावाले काॅल
नाही झोरावाली कॉल नाही आहे येत्यात. मला
अच्छा तू रिझ्यूमध्ये तस टाकलास का झोरा बिलिंग वगैरे अच्छा कारण मला ना आत्तापर्यंत जेवढे पण आले. ना की म्हणजे कमीच आले जास्त नाही आले चार पाच बल आले. सगळेच्या सगळे ते जराचे रिलेटेड आलते.
अच्छा?
हा
हम्म
मग ते मध्ये तुला मी बोललो क नाही. आठवत मला हैदराबादची एक कंपनी आहे चांगलीच कंपनी पण मला जो कॉल आलता तो ह्याचा आलता कन्ल्टन्सी चा आलता थर्ड पार्टी
कन्सल्टन्सी चा
हा पण तो म्हण म्हणजे ती लेडी ती म्हणतं हो ती की आम्ही कन्सल्टन्सी थ्रू तुम्हाला हायर करणार सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असेल.
हम्म.
कंपनीमध्ये मग परफॉर्मन्स वगैरे तुम्हाला चांगला वाटला तर म्हणले मग ते चान्सेस आहेत तुमचे पॅरोल वरती कंपनीच्या जायच्या पण मी म्हणल त्याची गॅरंटी काय आहे?
हम्म.
गॅरंटी तुम्ही देणार का की पेरोल वर जाईलच ती म्हणली नाही आम्ही नाही देऊ शकत. म म्हणल नको आओ आम्हाला जॉब
नको कॉन्ट्रॅक्ट च आणि हम्म आता मला पण एक आलंय एक कॉन्ट्रॅक्टच
हा हा हा
हा त्याचा पहिला राऊंड क्लिअर झालाय अकरा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट ये. आता दुसरा राऊंड क्लायंटचा राऊंड ये आता क्लायंट जेव्हा फ्री होईल तेव्हा तो म्हणे मी तुला तस फोन करून सांगेल म्हणे मग दुसऱ्या राउंड साठी क्लायंटच्या
अच्छा मुंबई बेसच आहे का कंपनी
रिमोट रिमोटच येते
अच्छा ओके.
हा पेमेंटचा पण काही प्रॉब्लेम नाही त्यांना पण ते कॉन्ट्रॅक्ट आहे फक्त अकरा महिने
ओके पण मग पुढचा काय ऑप्शन आहे का म्हणजे चान्सेस आहेत का पुढे
हम्म
पेरोल वर जायचं वगैरे काय?
नाही काही चान्सेस नाही त्यांचे.
अच्छा म्हणजे अकरा महिने करायचं आणि बंदच करायचं मग अकरा महिने
चांगलं नाही का मी तर त्याला बोलल चांगलं दे म्हणून. त्याने पाच रुपये घेतले एक्स्ट्रा पानांचे. जाऊ दे मग हा बोल हॅलो हॅलो उत्कर्ष हॅलो हॅलो हॅलो